हा बोला की
मला वाटलं आणखी कट झाला की काय म्हटलं
नाही नाही ऐकू याय लागलाय की, मी तर पहिल्यांदाच एका लेडीज ला केला आणि त्यांनी दिसल. त्यू केला हु पहिल्यांदा साधा कॉल केला आणि मग म्हणलं असं असं अ आपल्याला करायचाय म करू काय तुम्हाला तर करा म्हटल्या इ कंप्लीट पण केलय सगळं सबमिट पण केलय म्हंटल्या तीस कॉल सगळे हा कालच दुपारी काल सकाळीच आय थिंक बारा वाजता त्यांनी म्हटल्या की माझा कंप्लीट झालाय आणि तुम्ही मला कॉल करू शकताय म्हणून आणि हा म्हणून ठेवलाय आणि कॉल केलाय काय आणि क वीस सेकंदच बोल्या आणि कॉलच त्यांनी डायरेक्ट कट केला काय बोलल्याच नाहीत आणि तिथून फुढ कॉल पण त्यांनी रिसीव केला नाही काय मग असं पण होते ना प्रॉब्लेम
हा म माझ्या पण ओळखीच्या ओळखीच्या म्हणजेच असच ग्रुप मधन एकाचा नंबर घेऊन केला त्यांनी पण असंच केलं मला बोल्या कॉल लाव आणि मी लावते तर रिसीव्ह करत नईयेत आणि त्यानी काय केलं कंटिन्यू त्यांनी मला कॉल लावलेत अरे मग त्यानी कंटन्यू मला अँप कुर फोन लावत असल्यामुळ दुसऱ्या ज्या लेडीज ज्यांच्याशी माझं बोलणं झालं की ताई तुम्ही मला लावा तर त्या लावू शकत नाइयेत का? तर माझा फोन बिझी दाखवालय ना म त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम आला मी म्हणलं त्यांना म्हणल मी परत फोनच करायला नको
नाही मग तुम्ही एका आणि त्याने कसं तुम्ही त्यांना टाईम दिला म्हटल्यावर त्यांनी पण तुम्हाला देणं साहजिकच आहे ना.
नाही खरं त्यांनी काय
नाही तुम्ही आता त्यांना रिसीव्ह केलाय सगळे कॉल म्ह उटल्यावर त्यांनी पण तुमचे कॉल रिसिव करायलच पाहिजेत ना.
अहो रिसिव्ह केले रिसिव्ह केले बोलले नाहीत आणि मला ऍप वर समजे ना हो ते बॅक घेतल्यामुळे की नाही फोनच कट करायला येईना काय तर झालं मोबाईलला मला समजलंच नाही आणि मग मी दुसर्‍या एका लेडीज म्हणजे एका ताईंशी बोलत होते त्या म्हणाल्यात मी तुम्हाला कंटिन्यू लावायले तुमचं बिझीच लाईन यायलाय. म्हणलं बिझी कसं येणं शक्य हाय मला कोणच फोन लावला नाही असं आणि नंतर ना मग ते सेटिंग मध्येे गेलं ते कॉल चालूच होता तेवढा वेळ.
होय काय
काही दिसलंच नाही ते कॉल चालू आहे ते मग मला काय समजलच नाही काय नेमका प्रॉब्मल हाय म म्हणलं राहू दे
काय नव्हच
त्यात प्रोजेक्ट आहे आपला हा इट्स ओके म्हटले मग त्यांचा कॉल कट केले मग परत मी त्यांना म्हटलंच नाही मला तुम्ही फोन करा किंवा मी तुम्हाला फोन
होय की काय तर आता कालपासून आम्ही दोन ताईंना केलं ना मग एका ताईना काय टास्क कालाच नव्हता मग त्या बोलल्या कि तुम्हीच मला कंटिन्यू सगळे एक सारखे करा थोड्या थोड्या वेळनें हां म्हणजे मला काय आलं नाहीय त्यामुळे मी फक्त अवेलेबल आहे तुम्ही करा म्हटलं आणि दुसऱ्या एक ताई गाठ पडल्या म ते आम्ही सेम असं केलो की तुम्ही एक करा मी एक करते तुम्ही एक करा मी एक त्या अस करत करत आता आमचे झाले बघा पाच पाच झाले आता त्यांना आज म्हणाल तसं बोलून बोलून अक्षरशः डोक दुःखायला लाग मग म्हटलं राहु दे झो म्हटल एवढी का आपली इमर्जन्सी नाहीे आणि आपण उद्या कॉल करू शकतो त म्हटलं मग म्हटलं कशाला एवढं डिस्टर्ब आपल्यासाठी त्यांना तब्येत ठीक नाही तर मग म्हणून तुम्हाला म्हटलं मी मगाशी नंतर कॉल करते त्यांच्या संकटच बोलत होते
हां-हां-हां-हां-हां-हां-हां
म्हटल आता चांगली ओखळ झाली होती सगळी आमची चांगलीच म्हणजे मैत्री झाली असती ते बुलून बुलूनच
होयच की होय-होय-होय
न कॉल करता पण एनी टाईम असं साध्या कॉलवर आपण बोललो बराच वेळ हा त्यामुळं चांगली आता फ्रेंडशिप झालं त्या म्हटल्या काही नाही प्रॉब्लेम आता एकच कॉल राहिलाय त्यांचा तेवढा म म्हटल्या उद्या स काही नाही माझाच राहिलाय, त्यांचे सहा सात सगळे झालेत. कंप्लीट म मी म्हटलं आता उद्या सकाळी करत हते घ्या म्हटलं मुलगा पण लहान आहे. आणि काय एवढं अस काय आपल्याला अजून डेडलाईन दिली नाहीया
हो हो हो तरी पण करायला तरी पण करायला पाहिजे नाही तर मॅडम म्हणतील ना चार दिवस झाले पाच दिवस झाले अजून
हा होय म्हणून मी पण गडबडीनं कसं म्हणजे त्यानी अचानक सांगतात आओ कि तुम्ही म्हणजे अस संध्याकाळपर्यंत द्या किंवा उद्या पर्यंत द्या काय करत नाही म ते अचानक असं सांगितलं की आहे. बर होतय हो हा आणि आपण काय असं हे आता कसं आहे दुसऱ्यावर डिपेंडिंग टास्क हाय. मेन म्हण- जे की आपण रात्रभर जागून पण म्हणजे
स्वतः स्वतः करू शकतोय ना हा दुसरे असले की आपल्यावर डिपेंड आहे ना आम्ही रात्रीचे तीन का वाजू पण जागेरा आमचा पण पूर्ण करतो
हा ओ मागच तसच झालं माझ मागच ते ऑडिओच होतं ना तेव्हा तसच झालं गावी आ.. चित्राहोती म्हणून दोन तीन दिवस म्हणजे एकच दिवस जाऊन याच होत अक्च्युली आणि राहिले मी दोन दिवस. वस्तीत राहिले आणि ते मॅडमाना पण माहिती होतं पण आता त्या तरी काय करणार ना. छोटी ये
होय
तिथंच आम्ही होतो ना आणि म्हणा लागल्या करणार आहे काय नाही टास्क म्हणायला लागल्या मी म्हटलं नाही करायचंय पण असं प्रॉब्लेम आहे गावी आल्या वर आणि यात्रा म्हटलावर सगळा दंगाच की वो सगळ्या त्या गाड्यांच आवाज पिपणी चा वगैरे आवाज बॅकग्राऊंड ला सगळा आवाज च की आणि कसं करणार ना सगळं जवळ म्हटल्या वर मग असा प्रॉब्लेम होता म्हणून मी के केला नाही तर अक्षरशः रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत म्हणजे रात्रभर दोन रात्री जागून मी केला वन ओ कंप्लीट ते सगळे क्वेश्चन काय करणार मग कारण फक्त पाचच झालते माझे दिवसाला काय तर वीस क्वेश्चन करायचे होते बघा आणि पाच दिवस सांगितलेले की पाच दिवसात शंभर प्रश्न करायचेत म्हणून ते दोन दिवसात केलत तुम्हाला पण आणि आज संध्याकाळी सहा वाजता घरी आले ते रात्रभर पहाटे पाच वाजेपर्यंत तेच करत होते झोपेतन आधी मधी जागा आली ते टास्कच
बरोबर
त्यामुळे कसं आता ह्यावेळी मी ठरवलं मग शुक शुक्रवारी पण कनी काय समजलंच नाही शनिवारी पण एक दोघी जणीच ते मेसेज वगैरे वाचलं आणि कोण रिप्लाय पण मेसेजला म्हटलं आणि काहीच नाही आवो आणि काल दुपारपासून आणि मग शनिवारी संध्याकाळ पाासून मग कॉल चालू केले मग मी काय केलं माहीतय सरळ ग्रुप वरन सगळ्यांनी डायरेक्ट कॉलच कराय चालू केलं
मी पण तेच केलं म्हणजे ज्या ग्रुपवर कणी सेपरेट नंबर काढायचा त्यांना कॉल त्यांनी म्हंटलेच हा तर व्हॉट्सॲप ला त्यांच नाव सेवा करुन घ्यायच मग व्हाॅट्सअप ला मेसे मेसेज करायचा की ताई मोकळया आहात मग त्यांनी होय बोले तर मग हा त्यांना कॉल करायच करू का आत आता तुम्ही ऑनलाईन राहता का
हा तसे मी पाच सहा केले बघा मग सगळ्यांना असं झालं मग ते मी पण एका डायरीत सगळ्यांचे वळीन किनई सगळ्यांचे नाव आणि नंबर लिहून काढते. आणि कुणाकुणाला लिहून म्हणजे लिहूनच ठेवलं म कुणाला कुठल्या नंबरला किती वेळा कॉल केलाय. टेन्शनच नको म्हटलं. आता तुम्ही पण तसं म्हणजे सर्च पाठी मग जरा स्क्रोल केला की समजू शकते तुम्हाला, हा हा नंबर किती कुठल्या नंबर ला किती वेळा नंबर फक्त आणि किती वेळा आपण त्याला कॉल केला. पुढं लिहिलं की, काम झालं म्हणजे आपल्या त्याला पण कन्फ्युजन होणार नाही ना.
बरोबर बरोबर
त्यांच्याशी आपण बोललो की झालं. तिकडं त्यांना वेळच नाही. ती तिकड कशाला त्यांना सारखं उगच पडत बसायचं हा म्हणजे त्यांना पण शेवटी गरज आहे ना, त्यांना पण कंप्लीट करायचंय ओ. म्हणून म्हंटल आता मी सकाळी एका केलता, त्या म्हंटल्या पाच दहा मिनटात करतो म्हंटल्या अजून करतात.
हां बरोबर
देऊ म्हटलं आता. म्हणजे मी काल पासून त्यांना केलता मग त्यांनी एकच कॉल रिसिव्ह केला. त्याच्यावर परत काय त्यांचा पण रिप्लाय आला नाही.
हां हां हां
काही नाही म्हटलं आला तर कुणाचा बोलायचा, नाहीतर नाही म्हटलं. अरे पेमेंट सेम आहे तुम्ही माग म्हणालता तस
हां हां हां हां अम म मला कस झालं अं मी आज जरास अं मी दररोज जॉबला जाते. म आज रविवार मोकळा त्यात माझ्या मैत्रिणी लग्न वगैरे सगळ्यांचे झालेत मग मैत्रिणी आज भेटायला आलेल्या. त्यात अखंड दिवस गेला मग मग मला कॉलिंग जरा तुज झालंच नाही ना मग संध्याकाळी आल्यापासन मग मी ट्राय कराया लागले कोण अव्लेबल आहे? कोण अव्लेबल आहे अस?
होय काय नई मी मगापासून तुमी मेसेज केलता तेव्हा अवेलेबल होते पण अचानक गावात जायचा ठरलं म्ह त तितं तास दोन तास गेले ना तेवढ्यात जाऊन स संडे असं आम्हाला पण असच की म्हणून नायतर मग काय नायी प्रॉब्लेम गेले नसते तर आपले झाले अस ते दोन चार म आता तुमाला लोड होणार की
नाई नई म तेच मग मला होय मग मी आता आता झोप णारच होते तेवड्यात तुमचा कॉल आला म असूदे म्हटंल झोप काय नंतरन झो वायचंच ह्या वेळी चार कॉल जरी झाले तर केवडं हलकं होईल उद्याच
होय डोकं आणि टेन्शन पण असं म्हणजे थोडं कमी हुत ते ओ नई तर ॲटलीस चार तर ते झालेत असं म्हजे कधी वेळ मिळल तेव्हा पुन्हा ते कसं कंप्लीट हुपर्यंन चेन पडत नई
होय होय होय
आसं होते झोप पण लागत नई आओ
नाही नाही, ते प्रेशर राहत ते आता मला सांगा आता मी कॉल केला तर मीच कट करायला. पायजे ना का तुम्ही कट केला तर चालतय?
नायी कट केला तर चालतय की कुणी पण कट केला तर चालतोय तेवड एक दहा होय होय दहा मिनटं झाल्यानं आपण कट केलात तरर चालतोय की का म्हणजे माझ्या इकडूनच येते ना इंडंकॉल म्हणून तुमच्या दिसत नसेल माझ्या मते
आता ते काय मला माहित नाही मी जर कट करायला गेल तर ते काय होईल मला माहित नाही ते तुम्ही लावलाय मग मला का वाटत तुम्हीच कट केलेला योग्य चुकनं इकडनं कट केले आणि काय तर झालं तर आणि
हा नाही म्हणजे मी लावलाय म्हटलं शक्यतो मी कट केलं की ते माझ्याकडूनच हा हे होतय ना म्हजे झालाय बाबा दहा मिनिटाचा कॉल आणि हिनी कट केलाय तुमच्या इकड कट केलं की कसं मग अर्धवट संभाषण राहिलयं का काय
असं व्हायला नक.
हा कॉल कट केला अस कत व्हाय नको कसं आपण दहा मिनिट नंतर सुद्धा मग पुढं बोलू शकतोय ना
होयं
हा म्हणजे कसं टाइमची लिमिट हाय त्यामुळं नंतर मग ते कंटिन्यू एक सारखा तर मग काय वाटलं नसतं ते सबमिशन करणं महत
महत्त्वाचं आहे तेच महत्वाचं पार्ट आहे याच्यात
हा हा मुलीगी आहे म्हटला काय?
होय होयं मुलगी आहे बघा
मुली म
ह् नाहीय अज्जी कड गिल्या उदया ईल उदया ईल सुट्टीला सुट्टीला कुठल् शाळेलाच अजून गेली नाहीयेत. आता पंधरा जून पासून जाणार शाळेला मग सासूबाई म्हंटल्या हा मग सासू तय म्हटले घेऊन जातो एक चार दिवस ते चार दिवसाचे आता आठ दिवस झालेत आठ दिवसाचे आता दहा दिवस
यायचं मे महिन्यात गेले म्हटल्यावर सगळ्या मुलांना सुट्ट्या असतात म्हटल्यावर सुट्ट
सुट्टीलाच म सुट्टीलाच म्हणले मी म्हणजे सगळ्यांना तसंच सांगू येले सुट्टीला म्हटलं. आता येईल उद्या येते. रुदी आल्या नंतर आणि काम करता येत नाही काही.
होय चालतय ठीक हाय ठेवते मी आता. हा